हॅलो हा बोला.
नाही.
हा हा.
बला.
ण मी नाही अजून जेवायचं.
ते
हा.
वेळ खूप झाला की म्हणलं.
हो कारण की आमच्या इथे कसं आमच स्वतःचा बिझनेस आहे जरा हॉटेलचा.
हा ह हा.
मग ते हॉटेलमध्ये जरा आम्ही म्हणजे मिस्टरांच मदत करायला येते.
हम् हम ह्
त्याच्यामुळेच कि मग त्यांच्या बरोबर जरा मदतीला वगैरे.
हा हा हा बर.
हा मग त्यावर लागतं त्याच्यामुळेच.
के कुठं आहे तुमचं हॉटेल.
आमचं इथे इचलकरंजीला कबनूर रोडला आहे.
प्रॉमिस ला का हो हो हो.
म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी असं दोन्ही पण आहे.
जेवायला काय हुतं
हा हा
हुं हुं हू. चांगला होतोय व्यवसाय.
हो.
व्यवसाय चांगला होतो काय म्हणलं?
हो होतो म्हणजे आता तर आता वर्ष झालं चालू झालंय.
हा ह हा.
हा.
हम्म.
तुम्ही कुठं राहताय?
का ना.
तुम्ही कुठं राहातायसा म्हटलं.
आम्ही कोल्हापूरलाच.
हुं हुं मग तिथून हॉटेलला इकडे येता. हॅलो! हॅलो!
काय म्हंटला?
मग तिथून हॉटेल इकडं आ येतय काय म्हणलं चालवायला.
हॉटेल म्हणजे मिस्टर आहेत चालवायला.
हा हा हा ह.
हा मग त्यांच्या मदतीला जरा संध्याकाळच वगैरे येतो.
हा हो हो.
मग ते कसं अस संध्याकाळचा बिझनेस. म्हणजे हॉटेल चालू आहे शाकाहारी- मासांहारी म्हणजे मोठं असं हॉटेल आहे. तिथे पार्टी वगैरे सगळं होतात म्हणजे बड्डे झालं किंवा बारसं. असं झालं.
ह हं हं.
असं सगळं असलं की ते होतेय.
कार्यक्रम होतात काय तिथं.
कार्यक्रम होतात म्हणजे पन्नास साठ लोकांचं होतय.
होय होय.
हा.
हा हा
हा
देवसाय चांगला आहे म्हणड.
हो चांगलं आहे.
होय काय पाणी वगैरे येतय व्हय पुराच तुमच्याकडं नदीचं.
हो म्हणजे आमच्या जवळ येत नाहीे पण आजू वर म्हणजे पंचगंगा नदी आमच्याकडे तर त्या नदीच पूर म्हणजे साईडच्या गावाला वगैरे जातं.
हम् हम
हा मग तिकडे जरा अ त्रास होतो लोकांना म्हणजे परत त्यावस्थेत राहणाऱ्या लोकांना कसा त्रास होतो.
हम् हम हम
म्हणजे समजा येणं जाणं असेल किंवा काय झालं असेल. तर ते परत त्यांचा सगळा संसार उचला दुसरीकडे वसतीिगृहात जावा तिथे राहावा परत घरात लं की मग अ काय म्हणतात त्याला ते सगळं साफसफाई कराय लागत.
बय बरय.
मण त्या लोकांना खूप त्रास हो त्या गोष्टीचा हो
कपडे पणेे पायणे.
कुठ तुमच्याकडे येत का?
ह पंचगंगा मध्ये आमच्याकड का?
हो का मग तुमच्याकडे पाणी येतं का पावसाचं
ते
हा हा हा
पडलंय जर
तुमचा आवाज येत नाही मला असं कट होतय तुमचा आवाज
अ आता येतय का हा म्हणजे दोन आहे. दोन हजार एकोणीस ला अडचक नाही पानी
हा हा हा
ह प आत हार
हो काय? मग कसं म्हणजे तुम्ही त्या पुरामध्ये तेव्हा तुमची काय परिस्थिती होती. म्हणजे मी ज्या टामाला म्हणजे मी नवीनच होते तेव्हा मी जेव्हा ते मोबाईलमध्येध्ये किंवा टी व्ही मध्ये सगळं ऍप सगळं समजत होत मग मला ते बघूनच खूप वाईट वाटलं की लोकांची कशी परिस्थिती होती किंवा काय? मग तुम्ही तर त्याचा अनुभव घेतलाय म्हटल्यावर तुम्हाला खूप त्रास झाला असेल.
ब काय पूर आहे असं. पाणी चढावलागतं.
हम्म
आम्हाला पणर कस येते काय येत काय माहितच नाही आ गा भागातलं तिकडं आमच्या गावाला काही नदी नाही काही नाही.
हा
आम्हाला काय माहितच नाही काय नुकसान होतंय किती पट उचलून ठेवायचं सगळं
हा हा हा
आ काहीच ब पॅकिंग ना आणि गाडी देऊन सोला?
हा हा हा
येऊन बजे
मग जेवण वगैरे तुमचं कसं होतं काय काय?
काय सगळण्यास येतच होत घरात काय काडायच. काय ना कुठं ठेवायचं आम्हाला काहीच नाहीस नाही.
हा हा मग जेव्हा झालं तेव्हा तुमचं म्हणजे त्रास भरपूर झाला असेल त्या टायमाला
म्हणजे घरात वगैरे असं घाण वगैरे झालं असेल जेव्हा पूर आलेल तेव्हा
उ उ
तुमचा आवाज येत नाहीये?
हॅलो.
हा
सात फूट पाणी होतं म्हणलं घरात आमच्या
हो काय?
हम्म
अरे बाप रे
हम्मं सगळ नुकतान झालेलं घरातलं कडधान्य वगैरे
मग तुम्हाला मग सरकार शासनामार्फत काय मदत वगैरे मिळाली की नव्हती
काय काहीच नाही आपले हे मोठ-मोठ ते लोक खाजगी लोक असतात ते काहीतरी गरिबांना गोरगरिबांना दान करायचे. आता वैयक्तिक कोणकोणतरी लोक दिलेले
हा
हा माहिती सरकारांकडून काहीच मिळालं नव्हतं.
नाय का? मिळायला पाहिजे होत म्हणजे सरकारने पण जरा मदत केली असली तर ते बरं झालं असतं. नाहीतर कसं आहे मी माझ्या, -माझ्या पुराचं एक आठवण सांगते. दोन हजार चार मध्ये मुंबईत पूर आलता जी मुंबई पूर्ण पाण्यातच होती त्या टायमाला मी बहुतेक सातवीला होती त्या टायमाला माझ म्हणजे माझा जो लहान भाऊ आहे तो अ नुकता तर वर्षाचाच होता. त्याला जेव्हा ते आमच्याकडे कसं खाडी आहे समुद्राच्या ठिकाणी खाडी असते. ते सगळं गट्टरीतलं पाणी घाण पाणी नाळातलं ते सगळं ते ते पूर्ण असं हे करत होतं आणि आमचं जिथे आमचं घर आहे. तिथे आमची त्या टायमाला बिल्डिंग होत होती म्हणून बि बिल्डरने आम्हाला कसं भाड्याने घर घ्या त्या ठिकाणी असं पैसे महिन्याला देतात. बिल्डर लोक मग तसं आम्ही अ म्हणजे माझी शाळा वेस्ट ईस्ट असं मुंबईला असतं तर मी ईस्ट ला होती. त्या ठिकाणी माझे आम्ही राहायला होतो त्या टायमा जवा तो पूर आला होता ना तेव्हा मी अ अक्षरशः त्या पुराच परिस्थिती मी बघितली. कि ती पाणी पूर्ण आमचं प त्र्यापर्यंत आलेल्या तेव्हा एक समोर गणपतीच मंदिराच्या वरती बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या आम्हाला तिसरा फ्लोरला त्यां लोकांनी आम्हाला ठेवलेलं पण ते हो कसं सांगू एवढं-एवढा त्रास झाला ना कि लाईट नव्हती म्हणजे ताण लागत होती. तर भूक लागत होती लाईट नव्हती. म्हणजे आम्ही अक्षरशः रडायच्या घाईला आलोलो की काय हे परिस्तिथी ती कशी आली त्या टायमाला आम्हाला असं एक हे त्यात ना अशी मुलं जे मुलं असतात संस्थेचे किंवा काय त्या सगळ्या मुलांनी येऊन एकत्र येऊन त्यांनी वडापाव अ आम्हाला तशा आणून दिला की तेवढं खावा पाण्याच्या सयके त्याच्यानंतर शासनामार्फत जेव्हा जेव्हा पाणी विकामी झालं कि आम्हाला असं सांगायच की या या ठिकाणी जावा तुम्हाला अ अथरुन म्हणजे जस ते सोलापुरी चादरा किंवा चटया एक-एक किलो धान्य जस कर तूर डाळ, तेल जेल आता आपल्यापुरती लागणार आहे त्या गोष्टी ते तुम्ही आणून येतो या या ठिकाणी या अक्षरशः आम्हाला तुम्हाला सांगू अ माझ्या बहिणीची जी टीचर होती ती घरात म्हणजे त्यांच दोन टाईमाच म्हणजे जेवणापुरती असं होतं त्यांनी अक्षरशः आम्हाला पैशाची मदत केली की तुम्ही पैसे हे घ्या की तुम्हाला कुठेतरी खर्चला लागेल हे म्हणजे एवढं आम्ही त्रासात आम्ही सुद्धा मुंबईत असताना असा आमचा पूर आलेला तेव्हाचा हा अनुभव अक्षरशः तुम्हाला सांगू अ आमच्याकडे असे तबेले वगैरे असं जशी गाई गोटे असतात ना तस म्हशीचे तबेले वगैरे होते ते अक्षरशः म्हशी पण आमच्या समोर अस वाहुन जात होती मग ते नंतर त्याच्यानंतर त्याचा जो वास सुटला ना मग ते म्हणजे खूप त्रास होत होता म्हणजे रोगराही पसरलेली आमच्याकडे
मग एवढा एवढं मुंबईत त्रास झालेला त्या टाईमाला म्हणजे ही दोन हजार पाच मधली गोष्ट आहे
हा हा होय
हा
झालं सगळ्यांना तेव्हा आमचं पण घरातले सगळं धान्य धान्यकडधान्य चटणी, शेवाळ्या सगळं वाहून गेलेलं पाण्यात
हा हा हा
हो ना इकडे एक साईडला भिंतच पडलीना पुर्ण
हा हा हा
त्यामुळं घरात आत सगळं पाणी शिरुन म्हणजे असं वाहत्या पाण्यातन सगळं गेलं ते भांडी वगैरे सगळे वाहून गेल्यावर मग आम्ही हिथं नव्हतो नई मी आणि गेलेलं माहेरला आता आता चिरून पाणी काय आहे तिथल्या तिथेच बसेल बाबा असं पडेल असं वाटलं नव्हतं नई
हा हा
ते अचानक पडलं पाणी भरपूर आल्यामुळं पाण्याच्या प्रेशरला घर जुन होत ना
हा हा हा हा
त्यामुळं मग नुकसान झालं नंतरन आणि पंधरा दिवस त्यांन आलं तेव्हा बघितलं सगळं पडलयं सगळ्या घरात विस्कटलय आमची लहान मुलगी एक होती तिला सोडूनच आलेलो मी माहेरला
हो का
हा तरी एक महिन्यानंतर ते आसपासला सगळं घाण येऊन बसलेलं असतयं नदीच्या पाण्यान मग ते
हो घाण काढाईची तेच सगळं माती सगळं सगळं अस त्रास
मग ते ढासातेन चावलं म्हणजे आणि लहान मुलगीला त्रास व्हायला नको आणि तिची तब्येत बिघडायला नको म्हणून आम्ही आणलेलच नव्हतं तिला वा आम्ही जवळ जवळ पंधरा दिवस त्यांनी घाण काढत होत. घरातलं ह समज पण राहिला आणि मग त्याच
ह
सगळं पुराच जीवन झाले तव्हा
हो खूप त्रास होतो. पुरामध्ये
होय होय. आणि भाड्यान नाही आली. आता बांधकाम चालू आहे जरासं.
तुमचं म्हणजे त्याच ठिकाणी तुम्ही राहता का आता जिथे
ह हा इथून वेगळीकडे भाड्यान आहे आम्ही आता
हा हा हा.
त्याच ठिकाणी बांधकाम चालू ठेवले घर बांधायला.
हा हा हा. खूप अनुभव म्हणजे माणसाना ह्या प्रत्येक व प्रत्येक टायमाला प्रत्येक वेळी असा वेगवेगळा अनुभव घेता येतो.
प्रसंगातन पण माणूस उभा राहू शकतो.
खूप कारण की मी तो अनुभव घेतलाय पुरांचा आता अक्षरशा असा मोठा पाऊस आला की नाही. डोक्यात तोच विचार पूर येईल का. हेच विचार हो.
अच्
बाकी काही नाही नुकसान होईल